हॅलो.
हा आवाज येतोय.
हो-हो येते-येते माझा येते का?
हा येतोय तुमचा पण
हम्म ब काय करताय?
काही नाही आता चहा झाला थोडस बसले होते तुमचा चहा.
हम् हो हो झाला हम्.
ह
मग तेच म्हटलं आता पावसाळ वगैरे आलाय ना. थोडं थंड हवेत हम्म हो. नाही अजून पण आत''--'' ता आलाय ना जवळ जसं का सकाळी थोडा लागून गेला तरी.
हा बरं हा.
मग तेच म्हटलं थंड हवेचा ठिकाणा विषयी तुम्हाला मी काहीतरी सांगते तुम्ही ते ऐक ''--'' हा म्हणजे मी भेट देऊन आले ना परवा तिकड.
होय-होय चालेल की मला ऐकायला आवडेल मग.
हम्म तेच मग ते माथेरने एक ठिकाण तुम्हाला माहिती असेलच की.
होय म्हथेरान ऐकलंय मी कधी खरं गेले नाही ती ''--''
हा मग. ते आपल्या महाराष्ट्रातलं रायगड किल्ला तुम्हाला माहित आहे रायगड म्हणजे जिल्ह्या आता बसलेला आहे इथे ठीका
होय रायगडमध्ये आहे, माथेरान हा
अतिशय सुंदर आणि थंड ठिकाण आहे हवेचं ठिकाण असं मानलं जाते ते आपण.
बरं हा
मग ते मुंबई आणि पुणे शहरापासून, जवळचय हाय ते हम्म मग ते दरवर्षी एक पर्यटन भेट दिली जाते तिथं.
हा म्हणजे अ दरवर्षी असं म्हणता येणार मी उन्हाळ्यात मोस्टली, थोडस जातात ना माथेरानला.
हो-हो-हो जातात की पण थंड ज्यावेेळेस पाऊस येतो, त्यावेळी तर
हा-हा बघण्यासारखं असत, तिकड काहीतरी धबधबे वगैरे अस त्यात हिरवळ जास्त असत्या
हो-हो झाडे वगैरे आहे ना तिकडं. परत दऱ्या वगैरे आहेत खूप. परं डोंगरा डोंगराचं प्रमाण त्यांनी दिसत, म्ह तिथं क्रॉस पॉईंट पण भरपूर आहेच
बर हा मी थोडस ऐकलय फक्त. कधी जायला नाही फक्त एवढंच तुम्ही गेला होता काय माथेरानला?
जाऊन आले ना एकदा.
बरं काय-काय म्हणजे बघण्यासारखं काय आहे तिथं?
क्रॉस पॉईंट आता सनसेट पॉईंट आहे बघा. परत हा इको पॉइंट म्हणून एक आहे तिथं.
तिथं काय आहे बघण्यासारखं?
तेच की हे म्हणजे सकाळच्या वेळीस हे पॉईंट तिथं म्हणजे खूप प्रसिद्ध आहे तिथं.
इको पॉइंट म्हणून नाही तिथं मॉर्निंगला म्हणजे हा चांगलं दिसते हा
सनसेट! पॉईंट आहे.
बरं हा.
पॅरो नामा म्हण पॉईंट तो पण आहे.
ते काय म्हणलं कोणता पॉईंट? पॅरो नामा? वेगळंच काहीतरी नाव आहे, कि तिथं काय आहे बंगण्यासारखं मग?
आपल्या दऱ्या वगैरे असं ते सकाळचं पॉईंटात गेल, ना आपण तिथं जे अनुभव-अनुभव मिळत तो ना तिथं गेल्यावर इथून मी जे सगेन ते तुम्ही, गेल्यावर तुम्हाला नक्कीच तिथे कळेल.
होय ते तर आहे परंतु ते पॅरोनामा एक वेगळं क शब्द म्हणजे, ऐकण्यात आला म्हणून थोडंस. मग विचारत, म्हणलं तेवढीच क्युरिसिटी.
का आणि बाकी काय धबधबा वगैरे आहेत. धबधबा तर आपल्याला खूप. खूपच आवडते आपण म्हणजे, भिझनेस भिजायला वगैरे आपण
होय-होय धबधब्याखाली भिजायला. खरंच आवडते म्हणजे, मी एकदा गेले होते अ कुठला माहित, काय अ कुठला बरं? आंबोलीचा धबधबा
हो-हो-हो जस ऐकून माहित आहे पण मी नाही, कधी ऐकून माहित ते पण नाही गेले कधी, भेट वगैरे नाही दिली.
मी गेल्या जुलैमध्येच गेले होते, तेवढं ओसंडून पाणी वाहत होत. तो की अक्षरशः असं त्याचे फवारेच जास्त येत होते. ते धबधब्याखाली जायला मिळालं नाही कारण बॅरिकेड्स वगैरे लावले होते सगळे.
हा, हा, हा, हा
अ हा खरं जायला म्हणजे धबधब्याच्या खाली जाऊन भिजायला मिळाल नाय खरं त्याच पाणी त्या बॅरिकेड्स पर्यंत येत होतं. अंगावर येत होतं आणि समोरच बघितलं तर जराशे म्हणजे अ आंबोलीचे धबधबे कसे आहेत छोटे छोटे छोटे असे आहेत आणि एक एक दोन तीन म्हणजे त्या घाटातन जाताना दोन तीन मोठे मोठे धबधबे आहेत आणि समोरच जरा थोडं म्हणजे त्याच घाटात ना क णी एवढी खोल दरी आहे अक्षरशः अ अ बघून असं थक्क होतंय. वरती ढग असतात हा ढग जात असत्या आणि बस बरोबरच ढग पण म्हणजे त्याच्या बरोबरच असत्यात ढगाात असल्यासारखंच आहे जरा कमी ते आणि खाली हा होय मी गेलाय अ जुलैमध्येच गेले होते पाऊस चालू होता आणि हे गेल्या वर्षी कसं जास्त पाऊस होता ना
हा होय.
जास्तच होता पाऊस अजिबात थांबायचं नावच घेत नव्हता त्या पिरियड मध्ये मी गेले होते जुलै मध्ये
हम्म बरं नक्कीच मी जाईन तुम्ही काय कोणतं ठिकाण बोलला तुम्ही
आंबोली आंबोली घाट
काय हूं हूं हूं नाय माथेरान पण ठिकाण म्हणजे थंड हवे म्हणजे थंड ह्याच खूप म्हणजे प्रसिद्ध हाय ते आणि तिथं पहिली गोष्ट काय आता हिरव हिरवळगार म्हणजे हिरवळगार असते आणि ते आपल्याला खूप आवडते ना हिरवं असं हिरवगार असल्यामुळ ते पर्यटकांना पण आकर्षिक वाटतंय बघायला.
होय होय बरोबरय. हा
नाय ते
कवा त्यानंचं केल बरं
छोटी रिबीन म्हणा हम प्रवास वगैर आपण करतोय त्या त्यातून आपण एक वेगळाच अनुभ हं फीर- निसर्गालाच भेटतोय सर आनंद किती होतोय त्यावेळी आपल्याला हम्म आणि कोण निसर्गावर प्रेम करतय हम्म हम्म
आता कसं व्हायला लागलंय की आपल्याला इथं शहरातल्या ठिकाणी थोडसं काय म्हणजे
कधी लक्ष पण जात नाय कधी तर हवा पण कधी येतय कधी तर चालायला क नी असं वाटतय कधी म्हणजे
होय होय होय.
तेच घेत नाय ना अनुभव चं घेत हा मग रुटीन चाललंय तसं चाललंय असतं आणि बघण्यासारखं तू तर काय फिरतीस ते ठिकाणं घर रस्ते घ्यायचं नु
निसर्गावर प्रेम हम्म जर दाखवायचं असेल ना निसर्गावर प्रेम तर तिकडं माथेरेनला जायचं. नक्कीच चांगलं हाय हम्म. आणि आपला दैनंदिन जीवनात काय आपण ताणतणाव असल्यामुळे तिकडे जाऊन एक भेट वगैरे दिली. तरी चांगलं आहे आणि वातावरण तिथं खूप चांगलं आहे त इकडं गाड्यांना प्रवेश नाहीये माहित आहे ना??
अ हा होय मी ऐकले तसं थोडस माथेरानबद्दल गाड्यांना प्रवेश नाहीे फक्त आणि हे करायचं म्हणजे तिथ हा हा होय.
त्यामुळे तिकड म्हणजे भेट देण आणि तिकड प्रदूषित वातावरण म्हणजे असं प्रदूषण मुक्त आहे ह ना तिकड पर्यटकांसाठी हम्म त्यामुळे आपण नक्कीच जाऊ शकतो आणि तिथं चांगलं पण बघण्यासारखं
होय ह आणि बाकी कुठ फिरला की फक्त माथेरानमध्येच
नाही फक्त तिथं जाऊन आली मी माथेरानला.
हो का बरोबर हा हा.
ह. मग दुसरी आता आपण तिथं जरी गेलो आणि तिथं काय वातावरण एक चांगलं आहे दुसरी गोष्ट तिथं अ गा गाड्या नाही त्यामुळे तिथं जरा म्हणजे असं शांत वाटेल असं पण ठिकाण आहे ना ते
हा हम हा हम.
आणि तिथं कस आपण घोड्यावरून किंवा म्हणजे असं राह हात गाडी म्हून पण असतात ना त्या. हा तिथं फिरायला पण हम्.
गाड्या नेऊ देत नाहीत परंतु ते तिकडं ट्रान्सपोर्ट साठी हे वापरतात घोडा गाडी घोडा.
घोडा गाडी छोटी रेल्वे आहे.
हा हा.
हे सर्व तिथं त्यांनी आपल्यासाठी हम्म. प्रवास करण्यासाठी काहीतरी पाहिजे मग ते तरी त्यांनी केले म्हणजे ते हो म्हणजे हे पण होते ना तिथं की
ह् ह ह इको फ्रेंडली होते थोडसं.
काय म्हणजे असं प्रदूषण वगैरे नाही त्यामुळे इथं भेट देणं मला तर खूप आणि परत जाय खूप आवडेल हम्. आणि काय हम्. तिथं आणि काय असं म्हणजे बघण्यासारखही ततरी डोंगर भर पोर आहेत परत सूर्यास्त म्हणजे ज्या वेळेस सूर्यास्त ला मावळतोय ना त्यावेळेस म्हणजे ते तिथं खूप सुंदर असं दृश्य दिसते तिथं बघायला.
बरं हा.
परत पावसाळ्यात काय पावसाळ्यात निसर्ग तिथं पाहण्यासारखं म्हणजे खूप असं छान आहे तिथं. धबधब्याचं पाणी असू दे किंवा ते
हम्म.
आणि काय माथेरीमध्ये आणखी एक गोष्ट काय ती रेल्वे वगैरे आहेच.
हा हा.
बाकी काय आपण आनंद बाकी ते मिळतोयच आणि त्यासाठी काय जीवनात आणि काय पाहिजेय फक्त आता तरी म्हणजे आता प्रदू एवढं वाढलय तुम्ही बघतायच
होय होय होय.
त्यामुळे तिथं स्वच्छता तर खूप म्हणजे अशी स्वच्छ हे असल्यामुळे स्वच्छता त चांगली. ह् स्वच्छ
सोय आहे तिथं रेस्टॉरंट आहेत की कसं हॉटेल्स वगैरे कसं काय?
हम् आहेत त हॉटेल वगैरे आहेत तिकडून
बरं पर हेड किती होते मग. एकाचे राहण्याची जर सोय करायची असेल तर किती खर्च येतो.
खर्च आता बघायला गेलं तर दोन दोन तीन तरी येतोय सहज कारण आपल्या राहण्या खायचं वगैरे इकडं तिकडं आपण. चहाच जरी गेलं तरी तिकड पैसे द्यायला लागणारच आपल्याला असं असतं ना तिथं. आणि वातावरण मुळात तिथं चांगलाय बघण्यासारखाय अनुभवायला सुद्धा ते चांगलाय.
हा हा.
मग तेच म्हटलं हे बघण्यासारखाय तुम्हाला एक गोष्ट सांगाव तुम्ही कधी. तर नक्कीच तिथे भेट घ्या.
होय होय खरंच.
हम्म तुम्हाला कसं वाटलं हे.
हा चांगलंय म्हणजे मी. ऐकलंय फक्त मी कधी गेले नाहीये तिथं मग तुमच्याकडनं एक नवीन माहिती मिळाली थोडीशी कि हे घोडागाडी वगैरे आहे. किंवा तिथं घोड्यावरन पण फिरण्यासाठी चांगला आहे.
होय होय. हम्म चांगलं होय नक्कीच तुम्ही जा. ते हम्म आणि आता पावसाळ्यात तर जायलाच. पाहिजे ते खूप थंड हवेच ठिकाण आणि खूप छान आहे तिथं. हो तुम्ही एवढं वेळ ऐकून घेतला माझं त्याबद्दल खरंच थँक्यू.
थँक खरच तुमच्याकडनं चांगली माहिती मिळाली मला ओके.
चालतय ओके बाय.